हॅलो
हॅलो दाखवलं का तुझ्यात मम्मी किड कसलं फिराल्यात बघ अ हम् त्याच्यात काय दाखवं ना खरं काय आत्ता बघायला पाहिजे. ऐ
ते का दाखवालतं बई मला म्हणजे माझ्या इथं दाखवालतं एक कॉल झालेला म्हणून.
आता ते कॉल किती असणार मला ते सांग? ते ऐक वाया गेलेल दाखवालाय
आता दाखवालाय ठीे
ते वाया गेलय ते तेवढं दाखवालय म कॉल कंपलेट झालेला दाखव ना
म्हणजे अे किल्या वजाखल तुझत
तीस कॉल असत्यात.
केलेले काम किती दाखवल्यात तुला आता केलेले किती दाखवल्यात.? म आता सहाच केलीस ना. सहा केलीस ना तू. म्हणजे केल्याला दाखवं ना.
ऐक तर एक आधी झालेलं आणि एक दादा. च्या नंबर वर लावलेलो बघ तो उचलला नाही, म्हणजे आला नाही. आणि आता.
हम
मगाशी तिकडून केलास की.
हम्म
त्यो मग सहा सात आठ असं पाहिजे ना?
मग एक आपण आम्ही केलाला दाखवत नाही.
नाही दाखवं ना ह्याच्यावर पडतेय रे ते. हा तेच की तिकडून आलेलं नाही दाखवतं.
ते म्हणालोय नाही दाखवत, तेच दाखवत नाही.
हम्म कारण कि ते तिथं मिनटं तेन पड. त्यात नव्हं त्या टास्क मध्ये रे. आपुन नंबर. आपण लावलेला नंबर पडतोय आणि ते मिनटं तेन पडतात की त्यामुळं असल तसं. टास्क ज्याच्याकडे आलंय त्यानच कॉल करायचा असं असणार ते.
ह ह त्याच्यावर दाखवत नाही ते. डॅशबोर्ड मध्ये हाय नाही.
आणि हेला.
तू म्हणाल्यास ते डॅशबोर्ड मध्ये दाखवतयं.
हा हा हा.
नाही कॉल झालं असल्यावर दाखवत नाही ते.
हुं.
हम्म बाकी. आणि काय एवढं माझं आणि माझ्या मित्राला. बोल बोलल्याला पण पैसे आलतं ना. फ तर ते दोनी हेज आलेल तर.
या अँप.
हो खरं बाक मी बाळक्याला फोन लावललो मगाशी हॅलो.
हा.
मघाशी यश ला फोन लावलेलो त्याला फोन. लावलेलो अ त्याचं काय. चार्जिंगचा काय प्रॉब्लेम व्हायलाय वाटतं चार्जिंग होईना झालंय तेज
चार्जिंग.
हम् फोनला चार्जिंग बी नाही झालेय ग. असं म्हणलं तू. म्हणजे मग तू काय तर करतो म्हणल्याला ह्यामध्ये कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घालतो असं म्हणे.
हा हा आणि कुणाकडं आहे?
आणि प्रथमेशकडं आहे. प्रथमेश बडे तो गेला आता पुण्याला
हँ हा. हम्म बघाय पाहिजे आता आणि कुणाला तर करायला सांगायला पाहिजे.
तुम्ही मैतिणीला सांगानी सा अजून.
एकटीला सांगितलु आहे. केली असल काय नसेल माहित नाही फोन ला होतो नाही घेतलेण
म्हणजे त्याला विश्वासवर बसला काय म्हणले तर मग काही ते जी कोण मतींग गेलीती काय तू सांगेलीस
मीच सांगितलं रेटे ना
स
तिला आणि फोन लाोून बघतो एकदा
हम्म ते ते दुसरी पोरी काय की कुठली या
कोण
ती सुरुवातीला तुझ फ्रेंड
कोण रे
तु त्या ग्रुपवर त म्हणजे माझी फ्रेंड आहे
हा हा साक्षी ते ती एवढी कॉन्टॅक्ट मध्ये नसते अरे
मग तिला तेॅपवररून कडगला का आणि आणि कॉनेट वाढवयला
हम् मस्त आ मस्त हम्म बघूया मी ते अजून एकटिला सांगितलं ऍपबद्दल तिला पण म्हणजे हा चालते म्हंटली बघतो म्हंटली घेतली आहे वाटत तिन फोन करून बघतो तुला
म त्या आता ग्रुप मॅसे टाकलं पहिलीच काय
काडाकला
ट्रान्क्रिप्ट ट्रान्स्क्रिप्शनचे होई बिल तसेतील बट ट्रान्स्क्रिप्शनचे सुद्धा टास्क कर बंद आहेत त्यामुळे जोपर्यंत ट्रान्स्क्रिप्शनस सुरू होत नाहीत तोपर्यंत व्हडेशनचे टास्क येणार नाहीत
हम
ां बघ ट्रान्सशिपशनचे दवा येतील हो त मॅडिसिनणार
तुझं कुठलं कुठलं झाल्यात
मला ट्रान्सशिप्शन आलत सुरवातीला मग इथे कॉ फ फ्रेंड फोन चाल हो तो तेव्हा मला आलतं
हा हा
मग नंतर ना आणि ते थोड्या आजार केलो तेच किंमत घ आपण बोलतय न
हा
ते बोललेलं रेकॉर्डिंग येते मग त्याचं मराठी टायपिंग कायदा आणि त्यांना मिळवायचं
ह ह
हम्म थोडे येत मग नंतर न व्याड शनंतर पण तसच असते जे बोललेला असे नाही की त्यांना करून पडवाय
हा हा किती रेट आहे हजार हजार सतराशे काय काय असते तेवढं असते
हं
तेच्यावर ऑफर चालू हाय बग.
कश्यावर?
ओम कुठलं ते ॲप? अ अ झोमॅटो
काय हाय?
बाय वन गेट वन.
होय काय पण? किती रुपयाचं?
काय पण नाही, त्या सर्वन माहित हाय ते आपना बझार बसला सलीन वाला
हा.
तेज्या बशी चालू हाय.
काय घेतलेलं असतय काय? त्यांना परवा माग परवा घेतल घ्याल तास की तिथलं, काय मागवलेलंस का नाहीस?
नाही यायला, त्याने कॅन्सल केलंत ऑर्डर त्यावेळी हा आता काय दाखवायलय माहितीये काय? चार मागवले काय मावाकुल्फी पंचेचाळीस रू वीजे चार कुलफ्या दाखवालेत किती रुपयाला माहती हाय काय? चार कुल्फ्या
हमं हा.
ॲड केलोय. म्हणजे दाखवालय कीती रुपये माहित आहे का? ऐंशी रुपयाला चार दाख समजले.
होय.
मग तू येणारस काय तिक?
आ.
एकशे ऐंशी रुपये दाखंवालय, तरमी चार केलय, म्हणल्यावर आठ याय पाहिजेत ना तिथं.
व्हय अरे मग ते तस आसल रे. दोन कुलपिनवर ते फ्री अस.
व्हय किती छान? दोन कुल्पीवर ए एक इथं बाय वण गेट वन म्हणलेल, आता काय दाखवालय? चारला दोन फ्री म्हणून सांगालय.
तीन ला एक फ्री हाय.
तिनला एक
एक व्हय.
नाही आता बघ, एक किलो ची चाळीस रुपये दाखवतय आणि एक गा केलो कणी आणि चाळीसच रुपय दाखवतय.
हा.
दोन वर केल्यावर ऐंशी रुपये दाखवतय, आणि चार वर केले तरी पण ऐंशी रुपये दाखवतय, हा आ.
हा चाळीसच असणार हाय तिथ मग
शंभर रुपयाला चार दाखवाल्यात.
ह
म्हणजे झाल की ते पडले की ते, पंचवीस रुपयाला एक पडलं ते, पंचेचाळीस रुपयाचं
हंम.
अच्छा.
चाळीस रुपयच पंचवीस ला.
हा.
हूंम.
हुं. भारीे हाय की ऑफर पन्नास ला एक. एक केल्याला दाखवत नाही, दोन ऍड केलीस कनी मग एक तीन प्लेट हाय. सहा हाईत.
हम्
अच्छ बाकी काय नाही या मोठे ज्युजयूसवालं नाही बारक बारक आहेत चाळीसवालंय चाळीस आणि पंचवीस वाला ते आहे की गुलकंद गुडपी
तोमागवाल तस ग मागच्या वेळेस
हा
फालुदा मागवाल तस की आम्ही खाल्लेला तिथला फालुदा त्यात शेवया ते सब्जी बी आणि जेली जेली टाकतोय जेली जेलीच पीस असतात ते ज्यूस असतोय आईस्क्रीम असते असं म्हणजे ओल्ड बॉम्बे सारखं नसते असं टेस्ट वेगळी म्हणजे डुप्लिकेट असतात अस
हा
आणि आईस्क्रीम आणि त्याच्यावर आणि जेली टाकते एवढं काही टेस्ट नाहीये
नाही त आम्ही मागवायला तर आलत नाही जाव
हम्म
आता थोड्या दोन आयटमला दाखवले बघ बा मावा कुलपी आणि गुलकंदू कुलपी
हो हो
गुलुकन पणजी पंचवीस आहे ना पंचवीस लाय काय ना
हा
पिथी कीतीला ग मग पणच जसं पहिला दोन गोल गंंद गुोल पी आहे
हा
हा पंचवीस ला दोन येणार
येणार नाही तिथं बघ पहिला ऍड करून
नाही आली की चार आड केले का कुलकन कुलपी एक पंचवीस ला रुपयेला आहे ना
हो
मग चारठ किलो दखोले किती माहिती आहे काय पन्नास रुपये दाखवायला शंभर रुपयाेचं
हा
आणि टोटल बिल दाखवाली किती एकाहत्तर रुपये
आणि डिलिव्हरी चार्जेस चार्जेस आहेत
डिलवरी चार्जेस
इथ पलीकड आहे म्हणा पलीकड आहे म्हण हीतो हा हा डिलव्हरी चार्जेस दय लागत नाही
प्लॅटफॉर्म चार्जेस किती दाखवले माझे काय चौदा रुपये काय ते दाखवले तचार चांगला आहे ब एकाहत्तर रुपयाला
काय कर काय कर ऍड्रेस आपला वदळतात क
हा आग तिने घेतल तिने घ्या तिने घ्यायचेत त ग प्लॅटफॉर्म बी कि्या माहिती आहे काय अ बघ
क